हॅलो
हॅलो
हां बोला हा बोला
हा मॅम हा मला तुमच्याशी प्रवास बद्दल बोलायचं होतं दहा मिनटं तुम्हाला टाइम आहे का आता फ्री आहे का तुम्ही
हो हो फ्री आहे बोला ना मॅम
हो ओके माझा आवाज येतोय क्लिअरली तुम्हाला
ओके शी चांगला आहे तिथे तुमचा आवाज येतोय मला
ठीक आहे तर मी प्रवासाबद्दल बोलते तुमच्याशी तर प्रवास तर प्रवास म्हणजे मला तरी प्रवास करायला खूप आवडतो तर मी प्रवासबद्दल बोलतीये तुमच्याशी तर प्रवास तर प्रवास म्हणजे मला तरी प्रवास करायला खूप आवडतो म्हणजे प्रवासामुळे आपल्याला नवीन ठिकाणे पाहायला मिळतात लोक भेटतात आणि खूप अनुभव देखील मिळतो. म्हणजे तुम्हाला काय वाटतं बरोबर ना प्रवास मुळे अनुभव मिळतो. लोक भेट नाही म्हणजे
हो, आणि हा प्रवासातूनच मिळतो.
हो प्रवास मला का आवडत? तर प्रवास केल्याकाय होते प्रवास केल्याने आपले मन प्रसन्न होते, आनंद मिळतो आपल्याला. रोजच्या जीवनातन, कामातन थोडा आपल्याला बदल म्हणून नवीन जी जी अ बाहेर गेल्यानंतर संस्कृती असते, नवीन जे खाद्यपदार्थ असतात आणि वेगवेगळ्या ठिकाण जे असतात ती आपल्याला पाहायला मिळतात. तिथील माहिती आपल्याला मिळते, मग पण आपल्याला ज्ञान मिळते त्याबद्दल. असं म्हण प्रवास केल्यामुळे विशेषतः निसर्ग निसर्गरम्य ठिकाणी असतात म्हणजे महाराष्ट्रातील कोकण कोकण तर फेमसच आहे तुम्हाला माहितीये
हो.
ह म्हणजे मला विशेषतः निसर्ग असलेले ठिकाणीच आवडतात. जसे की डोंगर, समुद्र, महाराजांची किल्ले अ तोरणा, पन्हाळा, रायगड, प्रतापगड असे खूप किल्ले आहेत. मी डोंगराळ भागातील समु जसे की गोवा
अशी स्थळे बघायला भेटतात.
हो बरोबर, अगदी बरोबर तुम्हाला देखील ऐतिहासिक स्थळे आवडतात ना बघायला?
हो खूप म्हणजे अ आपल्याला जेवढी पुस्तकी ज्ञान मिळत नाही ना तेवढे मला प्रवासात ज्ञान मिळते. म्हणजे प्रवासी पुस्तकी ज्ञान उपयुक्त म्हणजे आहे उपयोगीे म्हण बाहेरच खूप सारे ज्ञान आपण ऐतिहासिक ठिकाणी गेलो, तर तेथील गायडन्स तेथील एक आणि एक माहिती चोर दरवाजापासून आपल्या महाराजांनी स्वराज्याची स्थापना कशी केली, आपल्याला स्वराज्य हक्क कसा तिथे आपल्याला मार्गदर्शक, गायडन तिथे आपल्याला जाऊन म्हणजे एक अनुभव मिळतो आपल्याला प्रवासामुळे ज्ञान वाढीस लागते.
हो बरोबर आहे. हम्म तसेच आता मी तुम्हाला एक अनुभव सांगू इच्छिते. म्हणजे तुम्हाला असं इच्छा झालीय माझी सांगायची, तर तुम्ही ऐकू शकाल का? माझा एक अनुभव प्रवासाबद्दलच आहे जे की मी अ गेल्या गेले होते.
हो, हो सांगा मॅडम.
गेल्या वर्षी मी माझ्या कुटुंबासोबत गोवा गोवा ऐकलाच असाल तुम्ही तर गोव्याला गेले होते. आम्ही अ म्हणजे अ फॅमिली होती, आमचं कुटुंब होत छोटंसं, आम्ही ट्रेनने गेलो होतो. अ तिथे अ खूप मज्जा केली आम्ही, मज्जा आली आम्हाला. आम्ही तिथे जाऊन समुद्र किनारे पाहिले, स्थानिक पदार्थ खाल्ले आणि खूप म्हणजे फोटो काढणे तर स्त्रियांच म्हणजे आता पसंतीदाच काम आहे. अलीकडे तुम्हाला माहीत देखिल असेलच तिथे जाऊन आम्ही खूप फोटो घेतले. सकाळी आम्ही उठल्यानं तर बीचवर फिरायला जायचो. संध्याकाळी सूर्यास्त खूप अस सुंदर दिसत होता. तिथले वातावरण शांत आणि आनंददायक होते. तिथला तो समुद्र किनारा आपल्या डोळ्याला भावणारा होता असं आणि म्हणजे पण ना गोव्याला गेलो तिथून ते बीचेस वगैरे तिथले सगळे पाहिले खूप छान असा आमचा अनुभव होता तिथला. तर म्हणजे गोवा हे असं म्हणजे असं राज्य आहे कि तिथं कोणाच काही चालत नाही. परराष्ट्रातून परराष्ट्रयातून तिथे लोक येतात, एन्जॉय करतात. तिथे कोणी कोणाला बोलत नाही, काय नाही. इकडे जावा, तिकडे जावा कोणीही काही विचारत नाही आम्ही तिथे गेलो ट्रेननेे. तिथे आम्हाला गेल्यानंतर रेंटने स्कूटी भेटली, मग आम्ही स्कूटीने ट्रॅव्हल करून या बीचवरून त्या बीचवर गेलो. अ आणि म्हणजे वेशभूषा तिथील लोकांची प्रत्येकाची जी असते ती वेगवेगळी असते ते आम्हाला पाहायला मिळाले. तेथील लोक, तेथील लोकांची भाषा वेगवेगळ्या राज्यातून, वेगवेगळ्या देशांतून- लोक वेगवेगळे त्यांची वेशभूषा हे आम्हाला तिथे पाहावयास मिळाले. म्हणजे आम्ही जो प्रवास केला त्या प्रवास त्यामुळे आम्हाला तेथील लोक, तेथील वेशभूषा, तेथील अ जे काही बोलण्याचा टोन वगैरे असतो हे आम्हाला तिथून मिळालं म्हणजे प्रवास केल्यामुळे आपल्याला काय होत तर एखाद चांगलं ज्ञान मिळू शकत असं. बरोबर ना मॅम?
हो, हो अगदी बरोबर मॅम. तुमच्या जे जो अनुभव आहे ना तो खूप छान वाटतोय. म्हणजे तुम्ही ट्रॅव्हल्स बद्दल खूप छान माहिती सांगता. एखाद्या विषय मांडताना म्हणजे असं बोरिंग वगैरे वाटत नाही किंवा तुमचा जो अनुभव आहे, तुम्ही केलेली मज्जा फॅमिली सोबतची ट्रिप अगदी छानरित्या म्हणजे तुमच ऐकून असं वाटत की आम्ही देखील त्या ठिकाणी जाऊन वेळ देऊन तसा प्रवास अनुभवा अनुभवावा. एखाद्या उत्कृष्टरित्या तुम्ही तुमचं म्हणजे जी एन्जॉयमेंट आहे, जी मज्जा मज्जा मस्ती आहे, तुम्ही एक एक छानरित्या म्हणजे माझ्या समोर मांडली, छान वाटलं.
हा बरोबर. म्हणजे कसं असतंय मॅम मोस्टली अ आम्ही म्हणजे मला ना टू व्हीलरने जायला म्हणजे दोन चाकी असते ना जी आपली घरात असते त्यानेच जायला मला आवडते. बट लांबचा जर प्रवास असेल, तर ट्रेनने मला जायला खूप आवडते. म्हणजे कसं होतेय आता आपण ट्रेनने गेलो की, अ खिडकीतून आपल्याला खूप चांगले दृश्य पाहावयास मिळतात आणि अ जी मज्जा बसने किंवा कार णेही करता येत नाही. की म्हणजे आपल्याला ट्रेनने करता येते. ट्रेन मध्ये बसल्यानंतर आपल्याला इकडे तिकडे असं म्हणजे ही बस पकडा, ती बस पकडा असं होत नाही एखाद्या ट्रकमध्ये बसून आपण व्यवस्थितरित्या आरामदायी प्रवास करू शकतो. ऑलरेडी बुक रिझर्वेशन केलं असेल तर आपल्यासाठी ते चांगलंच आहे. प्रवास हा करताना
हो बरोबर हाय
म्हणजे प्रवास हा करताना अ- आपण कोणत्या वाहनाने करणार आहे, हे देखील महत्त्वाच असत. बरोबर ना?
हो अगदी बरोबर.
हा म्हणजे आता कदाचित तुम्ही अस ऐकल असेल कि प्रत्येक प्रवास हा चांगलाच होईल अस नसत. एक एक प्रवास मध्ये अडचणी येऊ शकतात. म्हणजे कधी आपल्याला प्रवासामध्ये तिथे राहण्याला, राहायला दोन तीन दिवस किंवा तिथे गर्दी असेल मग जास्त प्रवास झाल्यामुळे म्हणजे आता आपण विमानाने प्रवास केला किंवा बसने बस मध्ये खूप रहदारी असते, मग त्यामुळे आपल्याला थकवा येऊ शकतो. पण त्या अनुभवातून आपण काय करतो नवीन गोष्टी शिकतो. त्याला आपण सामोरे जातो. त्याला सामोरे गेल्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो आणि वेगवेगळ्या परिस्थितीना आपण फेस करू शकतो. त्यामुळे म्हणजे प्रवासात आलेले जे अनुभव असतात ते चांगलेही असतात आणि वाईट ह असतात आणि त्यामुळे आपण परिस्थि तिला सामोरे जायला शिकतो. बरोबर ना?
हो हो बरोबर आहे मी आणि माझ्या मते मी प्रवास केल्याने ज्ञान कौशल्य जरी वाढते म्हणजे तुम्ही बोललात कि अनुभव मिळतो, कौशल्य मिळते, वेशभूषा वगैरे कळते त्याचबरोबर आपण जेव्हा बाहेर पडतो प्रवासासाठी त्या वेळी वेगवेगळे लोक म्हणजे त्यांचे राग, प्रेमळ, माया वेगवेगळे असे बिजनेस म्हणं जेवढे आपण बाहेर पडू तेवढ्या आपली मैत्री म्हणजे वेगवेगळ्या लोकांसोबत राहून, मैत्री होऊन आपल्याला म्हणजे कधी उपयोगी कोण पडेल काही सांगता येत नाही. म्हणजे प्रवासामुळे मैत्री देखील आपल्याला होऊ शकतात लोकांची भाषा, वेशभूषा ते जेवणाच वेगळ्या ठिकाणी वेगवेगळे जेवण असते देखील आपल्याला समजू शकते.
हो आणि प्रवास करण्यासाठी आपल्याकडे अ- काही जी कागदपत्रे असतात ती रेग्युलर असली पाहिजे. म्हणजे जेणेकरून आपल्याला कुठे जाताना काही जरी लागलं तर ते तिथे अडथळा निर्माण होऊ नये. जस कि आधार कार्ड, पॅन कार्ड आणि जे काही आयडी प्रूफ अस ते आपल्याकडे आवश्यक जे लागणारे डॉक्युमेंटस आहेत जे कागदपत्रे आहे ते आपल्याकडे असणे गरजेच आहे, गरजेचच आहे. म्हणजे कुठ जरी आपण गेलो आणि तिथे काहीतरी झालं तर आयडी प्रुफ म्हणून आपण इथले इथले रहिवाशी आहोत तर या आपल्याला ते कॅरी करावच लागत रेग्युलरली. हो ना मॅम?
हो ट्रॅव्हल्सचा म्हणजे प्रवासाचा अनुभव आहे. तुम्ही मग बोलला ना डॉक्युमेंटस कागदपत्रे आवश्यक आहे, आयडी प्रुफसाठी आपण या या म्हणजे येथील रहिवासी आहे. बरोबर आहे काही म्हणजे प्रॉब्लेम्स आलात आपले डॉक्युमेंटस आपल्याला मदत करू शकतात किंवा आपल्याला लोकेशन न सापडल्यामुळे देखील आपल्याला कागदपत्राद्वारे आपण प्रॉपर म्हणजे त्या ठिकाणी जाऊ शकतो किंवा आपण मदत घेऊ शकतो एखाद्या किंवा म्हणजे कुणाची तरी मदत घेऊन आपण आपल्या योग्य ठिकाणी पोहचू शकतो.
हो बरोबर म्हणजे अशा प्रकारे प्रवास म्हणजे काय असतय की, रोजच्या ज्या म्हणजे रोज ज जे आपलं दैनंदिन जीवन असते ते आता आपण वैतातगलेलो तो कंटाळलेला असतो रोज जॉबवर कामावर चालू जाऊन कॉलेजला जाऊन वैतागलेला असतो त्यातून आपल्याला एक आनंददायी जीवन कस असत हे बघण्यासाठी ते केलं जाणार असते त्याचा उत्तर म्हणजे प्रवास म्हणजे प्रवासातून आपल्याला खूप अनुभव मिळतात आनंद मिळतो एन्जॉय करण्यास मिळतो मन आपलं प्रसन्न होतं नवीन संस्कृती नवीन भाषा नवीन देशभूषा ह शिकायला मिळते त्यामुळे हा प्रवास केला जातो बरोबर ना?
हो हो अगदी बरोबर मॅम तुमच म्हणजे प्रवास
ठीक आहे ना?
म्हणजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी तर काळजी घेणे डॉक्युमेंट सांभाळणे मैत्री करणे माहिती घेणे इत्यादी ना?
हो अशा प्रकारे प्रवास हा सर्वांनी केलाच पाहिजे सो थक यू मॅम
ओके चालेल